हॅलो.
हॅलो हा नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार आवाज येऊ राहिला
बर आपण आजचा मुद्दा घ्यायचा आपल्या जीवनावर.
बर बर.
म्हणजे आपले जे डेली रुटीन आहे त्याच्यावर.
चालेल.
ओके. हा, चालेल. येतोना आवाज आता क्लिअर.
हो.
हॅलो हा. म्हटलं रोज आपण आपलं दिवस चांगला जावा, आनंदी जावा. त्यानंतर आ आनंददाई आणि त्याच्यानंतर आरोग्यमय जावा. यासाठी शक्यतो आपण रोजच्या जीवनामध्ये म्हणजे आता जसं आपण जीवन जगतोय. असं रोज आनंदी व्हायला हवे आरोग्यमय व्हायला हवे. त्यासाठी शक्यतो आपण काय करायला हवं असं काय वाटतं तुम्हाला?
आता म्हणजे माझ्या अंदाजे आता आपण आपल्या आरोग्यासाठी आपण एक्सरसाइज केली पाहिजे ह वरून असं हो वरून दिवस चांगला जाऊ म्हणून अश्या चांगल्या लोकांमध्ये किंवा आपल्या लोकांमध्ये बस बसले पाहिजे, बोलले पाहिजे त्याच्याने कस म्हणजे दिवस थोडा चांगला जातो.
नाही शक्य तो समजा जर बाहेर नाही जमलं तर आपण आपल्यासोबत आपला परिवार असतो. घरचे असतात आता पण असं झालंय. मोबाईल आल्यापासून हे समजा आपण घरात असलो. आपल्याला खाली काही वेळ मिळाला तर आपण हे परिवारासोबत टाईम न घालवता आपण हा आपला जो टाईम आहे आपण समजा सो शतो सोशल मीडिया म्ह मोबाईल व त्याच्यानंतर पिक्चर वगैे बघण्यात जात
होम
याबद्दल काय मत वाटतं तुमचं?
आता म्हणजे आपण जर एकटा असल्या एकट कोणी पण एकटा असल त्याला बोर होणारच. मग आता त्यासाठी काही
त्याचा विषय वेगळा आता समजा आता तुम्ही आपण म्हटले की आपण आता बाहेरच्या लोकांशी भेटलं पाहिजे बोललं पाहिजे.
हम
आता बाहेर शक्यतो बाहेर आता समजा आता सर्वांची ते जे कामाचा वेळ ह काही सारखा नसतो.
हो
आता कोणी आता ज्या ह्याच्या काही पाच चार पाच वर्ष अगोदरचा तो वेळ आहे. म्हणजे एक वार असायचा की डायरेक्ट ह रविवारी हे व्यक्ती आपल्याला घरी मिळतीलच.
हो बरं बरं
आता तसं म्हणे डायरेट शकतो डयेक्ट नव्वद टक्के लोकांचा जा कामाचा टाईम आहे म्हणा कामाच शेड्यूल म्हणा पूर्णपणे बदललेलं आहे. आता डायरेक्ट जे आपण अगोदर सर रविवारी सगळे जमायचो, भेटायचो, फिरायचं, खेळायचो. आलं तसं नाही हा आता शक्यतो लोकांना रविवारी काम असतात.
बरं बर
आणि जसं म्हटलं आपण अ व्यायाम वगैरे करतो हा तर मग आता व्यायाम वगैरे करतो आपण ते तर चांगलं आहे. पण त्या हिशोबाने जस आपण म्हणतो एक खेळ काय खेळ म्ह खेळ काहीतरी खेळ
पाहिजे ते तो आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहतून एक असं, म्हणजे आवड म्हणून पण खेळला पाहिजे.
बरोबर, त्याच्यान कसं थोडं फिटनेस म्हणजे वजन तुमचं वय हे, ते दिसून येत नाही.
हो.
ते तुमचे, आत पाहिजे, हे. हळत म्हणजे हळत चालू होत असते त्यांची हां. त्याच्यामुळे कस त्याच्यामध्ये दुखापत वगैर होत नाही आजारी पडायचे काम नस ता, त्याच्यानंतर अजून म तस म्हटलं जरी के, समजा तुम्ही खेळू देऊ शकत नाही. तर एक सकाळी तरी लवकर उठून मॉर्निंग वॉक केला, म्हणजे, फिरण्यासाठी सकाळी जरी लवकर उठून तुम्ही फिरायला गेले शुद्ध हाव्या, ती आरोग्यासाठी खूप छान आहे हा, त्याज्यानी कस हा, ते एक जे येते म्हणजेच, श्वास घेण्याचा प्रॉब्लेम म्हणा, किंवा गुडगे दुखण्याचा प्रॉब्लेम म्हना. जे ज्या बाकी सांदेदुखी वगैरे जे अशे आजार उद्भवून येतात. ते तशे होत नाही, आणि यात भरपूर टाइम आप आता कसं झालेलं हाय, लोकांची थिअरी चेंज झालेलीय, लोकांचे विचार बदललेयत. आता हे मोबाईल बघू बघू कसं, तिथे जेवण करायचं. तिथे झोपून घ्यायचं, चालणं नाही, फिरणं नाही. बरोबर याच्याने कस म आता थोडास आराम ये, आता एक ते शक्यतो आता ते थायरॉइडचे प्रमाण वाढलेल आहे.
हम्म.
आता हे कस भरपूर कमी कमी वयाच्या लोकांना लेडीजमध्ये जास्त उद्भवण.
बर बर.
घरात समजा दोन तीन लेडीज ये. आता घरचे जे मोठे मोठे व्यक्ती ते.
आवरून घेतात. लहान जे व्यक्ती त्यांना करायला नई लावते.
हम्म.
हा बाकी मग कस आता त्यांनी कसं थोडस लक्ष द्यायला हवं. थोडं खेळण, कुदणं, बाहेर फिरणं. समजा नाहीच ते झालं, तर मग कमीत कमी घरातले थोडेफार ते आई व आई आजी वगैरे घरात काम करतात त्यांना हातभार लावला. हा त्याच्यानेही त्यांचा तेवढा फायदा होतो बरोबर. त्याच्यानंतर म्हटलं एक आता आता जे आपण जिम वगैर जा
हम्म, ती युथ.
आता अगोदरचा, अगोदरचा जो काळ होता ते त्याच्यामध्ये बघता कसा होता? कि जे जेंट्स, म्हणजे पुरुष वर्ग आहे. हा फक्त, तेच जायचं. आता तसं नाही, आता जे म्हणत आता हां. कोणी म्हणजे डायरेक्टली म्हणजे, स्त्री म्हणा, पुरुष म्हणा. हे दोघे सोबत हां. सोबत एक्सरसाइज करतात, सोबत व्यायाम वगैरे करतात. आता तसा स्वतः काही भेदभव राहिलेला नाही. म्हणून कसं आता घरच्या काम जेवढे गरजेचेये तसंच तेवढं आपलं बॉडी पण बॉडी फिटनेस ठेवणं एवढंही गरजेचं आहे.
बरोबर.
आणि ज्ववढं तुम्ही बॉडीवर लक्ष ठेवणार. म्हणजे आता तुमच्या समजा तुम्ही जर आता लक्ष दिलं तर म्हातारपणी. बॉडीत ती तुमच्याकडे लक्ष देईल हा ती तुमच्याकडे लक्ष देईल. तुम्हाला ती घडी घडी दवाखाण्याची. चक्कर मारायला लावणार नाही हा. आणि समजा तस आता बाहेर नाही झालं जिम मध्ये नाही झाला. आता जसं ऑनलाईन म्हटलं तुम्ही आपलं युट्यूब वगैरे आहे.
हो आपण घरी घरी सुद्धा योगा करू शकतो.
ऑनलाईन ते योगा क्लास चालू असतात.
हो,
आता त्या क्लासमध्ये जास्तीत जास्त कस. वीस मिनटं, पंचवीस मिनटं, तीस मिनट. अशी ते व्हिडिओ असतात, आता आपण म्हटलंऽ. क आपण शरीरासाठी कमीत कमी दिवसामधून एक तास. पंचेचाळीस मिनिटं तरी काढायला पाहिजे.
बरं बर.
म्हणजे आता आताचा काळ असा हे नाही की आपण एवढे बिझी आहे की आपण सकाळी सात वाजेपासून उठून. रात्री बारा वाजेपर्यंत काम करतो अालाही काही भाग नाहीये. मग ते शोने कसं थोडासा टाईम सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा. काहीतरी थोडा वेळ म्हणाला आपल्या शरीरासाठी हा. त्यानंतर आता तुम्ही बघ ना. हि जे अगोदरची जी पिढी होती. आता एक आताच समजा आताच सत्ता. ते पंच्याहत्तर वर्षाचा कोणीतरी व्यक्ती बघा.
हा.
म्हणजे त्यांची जी कंडिशन आहे आताच्या पिरियड मध्ये. आपली जी पिढी आहे असं समजा आपली ती पिढी पन्नाशी मध्येच त्या हातमध्ये होऊन जाईे.
हो बरं बर आहे.
हा जास्तीत जास्त पन्नास वयामध्येच‌.
पन्नास ते साठ न‌.
हा पन्नास वयामध्ये त्यांचे हातपाय लटकून जाते.
बरबर.
कारण तेच‌. मोबाईल टी वी.
काम न करायचं.
गाड्या वगैरे आल्या भरपूर आता अगोदर कसं होतं. एकी होती सायकल.
हो‌.
आता तुम्ही बघणार हे आपला सैनिक वर्ग आहे. म्हणजे भरपूर मोठे मोठे साहेब बघा तुम्ही‌ जनरल वगैरे आहे. ते म्हणजे मेन मोठे मोठे जे आर्मीचे साहेब असतात. त्या आत्ताही स्वतः सायकल वापरतात.
बरोबर‌.
हा कारण तेच त्याचं. कि तेे त्यांची इम्युनिटी हा.
हो.
त्यांची क्षमताही कमी नको व्हायला त्याच्यानंतर इम्युनिटी पॉवर ह कमी नभवा्हायला
हो
त्याच्यानंतर आ कसं जेवढं आपल्या शरीराचा घाम जास्त निघाला ह् तेवढ्या आपला आपल्या चेहरा्यावर अ्लो पर असतो चेहरा आपला म्हणून त्या वििशवालाच्यात लगभग सायकल वापरतात आता आता तसं नाही आताचा काळ कसा आहे छोट मोठं काम असलं आता आपल्यावरून हे उदाहरण घ्या आपण आता छोटं मोठं काम असलं समजा आपल्याला दोन पाच मिनिटाच्या अंतरावर जायचं आपण पायपायनी जात आपण डायरेक्ट गाडी काढतो कीक मारतो
किंवा काही मागवायचं असलं तर आपण मोबाईल वून मागितो आपण जायला कंतााळा करितो आपण
आता नाही आणि आता जे तुम्ही आपले काही वडील म्हणा किंवा आपले बाबा म्हणा ते आत्ताही जेवढं चालतील ना तेवढं आपण चालू शकत नाही
बरं बर
त्यांना आता तुम्ही समजा दोन चार किलो पाच किलोमीटरही चालायला ला हववा त्या ते सहसा डायरेक्ट न थकता फिरून येतात हा म्हणजे जो युवा वर्ग आहे तो एवढा चालला आणि ते आतापर्यंत त्यांच्यामध्ये तेवढी पवर एक म्यनिटेस्ट सवय हा आणि आता म्हटलं की आपण सायकल नावाची तस एकदम कमी होत चाललंय सायकल वापरण हा
दिसत आहे काही ठिकाण
बरोबर म्हणून त्यांच्या यश्वाने त्यां आणि त्याची कस सायकलही चांगली असते त्याच्याने कसं आात पायाचा त्रास येत नाही काही नाही
बरं बरं
हा तब्येतही चांगली असते जस आपला घाम निघाला शरीरातून जेवढा जास्त घमी गेल तेवढा शरीरासाठी चांगला असत बरोबर तेवढं जे खराब पाणी ते बाहेर काढतं चांगलं पाणी ते सोर्स
होल
बरं आपले दहा मिनटं झााले आपले आ तुम्ही करा वाटत तिथ ना हो हो